हॅलो.
हॅलो.
हा बोला की
हा
मग म्हणजेे भाजी वगैरे फुडयला मग करत होता काय तुम्ही जात होता काय
हा माहेरी गेल्यानंतर तिथं शेतात वगैरे असं जा हे करायचे ना
मग ते आवडायचं
हां हां
ते छान वाटते ना भाजी वगैरे फोडून खा हे करायला
होय होय आणि ते कस जरा डेट वगैरे मव असतात ते लगेच बोटाने हे केले की तुटतात ते
हो आणि विकतच्या भाजीत कसं असतंय त्यांनी अस निभारलंही असतं इ ती
होय होय पाहायज ते
त्यांना कसं कवळं कवळं खोडू शकतोय
होय आपण पाजी त्या पद्धतीनं करतोय ना तेच भाजी काढून घेता येत शेतातली
ड
आणि मग ते रेसिपी काय तुम्हाला काय आवडते करायलाम
आणि काय म्हणजे जवळजवळ असं युट्यूबला वगैरे सर्च मारून आता म्हणजे पहिला काय एवढे जास्त पदार्थ नसायचेच ना मग आता नवीन कस पनीर हे ते आलंय मग मुलींना आवडते म्हणून कसं व्हिडिओ बघून आता जवळजवळ या पाच सात वर्षात सगळे व्हिडिओ बघून बघून करतोयच आम्ही असं हा तेचं सरिता किचन आणि मधुरा
हा मधुरा किचनचे ते पण आधीपासून खूप वर्ष झालीत आहेतजे व्हिडिओ चांगले असते रेसिपी छान असतात त्यांच्या पण
हो.
मी पण बघते कधी कधी तर त्यांच्या युट्यूबला.
हा हा. मग ते बघून कसं आणि प्रत्येक वेळेला आपण असं हॉटेल मधलं एवढं आहिली म्हणजे चांगलं नसतच नाही.
होय घरात केलेलं कधी पण चांगलं आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं काय पण वापरतायेत. ते म्हणजे जे आपल्याना पाहे ख खातोय नाही खातोय हे आपल्या प्रण समजते त्या पद्धतीने आपण बनवू शकते.
होय तेच की आणि कस मसाले वगैरे. सगळे निघाल्यात त्यामुळे एवढं काय म्हणजे बिघडत नाही पदार्थ आता.
होय होय जरी बिघडला तरी कुठला तरी मसाला वापरला तरी आणि आहे तस त्या म्हणजे टेस्ट येत्याच त्याला.
टेस्ट येते असते त्यांचा पनीर मसाला हाय पहिला काय तसलं नसायचंच नाही. काय असं करायचं म्हंटलं तर आपणच कायत घालून घालून करायला लागायचं.
होय आणि जास्त काय मग ते घरात मसाले असल्या वर शिकते होय घरातल्या घरात बारीक करून वापरले तर वापरले नाहीतरी मग आहे तस तळून काढत होतीत.
हो.
आमच्या आजची तरी म्हणजे स्वयंपाक करायची ते केली की म्हणजे नुसता अ तेल आणि काहीतरी लसूण कांदा काहीतरी असेल तर ते तेवढ टाकायची आणि भाजीला काय असेल तर ते तेवढं टाकायचे सरळ मसाला म्हणजे काय िला माहितच नसायची खर त्यालाच किती छान टेस्ट
होय होय नाही तेव्हा कसं त्या भाज्यांना चव होती. त्यामु कोणी तेवढं लगेच तेवढ्याच म्हणजे भाजी इतकी चांगली लागायची
हा.
आणि त्यांनी कसं ते फक्त पळीवरच घ्यायचं कि तेल जुनी लोक तेल कुठं वापरत होते.
चमचाला लागले की नाही असं वाटोसपर्यंत म्हणजे लगेच त्यांनी चमचा काढून भाजी पण तयार करणार.
होय.
अस पद्धतीने करणार तेनी आणि आता आपल्याना किलो किलो तेलंत तो दोन दिवसाला बास होत नाही.
होय आणि आपल्याच आपलं कसं सगळं तेलावरच जवळवळ चव आणल्या होतय कारण मुळात भा जिला वगैरे नाहीच असं म मूग वगैरे बाजारात वेगळच असते एखाद्या वेळेला चांगलं लागतय चवीला हो एकदा चवीला पण नसतेय ते मूग
हा हा होय आणिक एक अशी असतात ती शिजत पण नाहीत ना लवकर असे पण आहेतच.
ए एक शिजतय बारीक असलेलं शिजतच नाही मग ते कटकट तोंडात लाग
हा भेसळच वाढले सगळ्यात.
ह भेसळ वाढली. ते युट्यूब ला बघून आम्ही करतोय रेसिपी असं पनीर छोले वेगळं काय तर डाळढोकळे. म्हणजे ते आपण चकोल्या करतोय त्यामध्येच डाळढोकळी असा प्रकार आहे बघा.
ते कसं करताय.
डाळ डोकळीचं कसं आहे. ते आपण चकोल्या करताना कसं नुसतं मीठ घालूनच गव्हाचं पीठ मिळतोय की नाही. मग डाळढोकळीमध्ये कसं तिखट मीठ आपलं हळद आणि आपला काय गरम मसाला असेल तर ते सगळं त्यात घालायचं आणि फोडणीत कस चकोल्याला आपण फक्त लसूण वगैरे घालतोय की नाही ह्याला मेथी वगैरे टाकायचं.
हा हा म्हणजे बालेभाज्यांचा पण वापर होतोय त्यामध्ये
हा पालेभजीचला नव्हे म्हणजे नुसतं मेथी ह्याच हा बी मेथीचं बी हा त्याच्यानं कध ते लईटेस्ट येते.
होय काय हा हा.
हा आणि ते पिठातच आप. पण तिखट मीठ ह आणि हिंगपूड हळद असं घातल्यामुं क नाही. ते चकोल्या खाताना त्या पिठाला पण लईच हव येत्या.
होय काय हा हा.
ते एक छान वाटतं एकदम हा डाळ हे नेहमीच्या खोल्यासारखंच. बाकीच सगळं फक्त कसं हे आता. फोडणी टाकताना आपण मेथी टाकत नाही का नाही ते मेथीचं बी टाक टका एक चमचा भ आणि ते करपूस आणि मेथी होतय. आणि परत शिजत येते आणि ते अगदी कष्ट येते त्याला.
होय काय हा.
हां एकदम छान.
हम्म हम्म. आम्ही पण करून बघते घ्या कधीतरी आमच्या घरात म्हण खुले आम्ही करतो कधीतरी आवडतेय सगळ्यांना म्हणून.
हा हा. ते असं ह्या दिवसात जरा प्रमाण जास्त आहे ना चकोल्याचं. संध्याकाळी काय नको वाटयला लागलं की गरम गरम चकोल्या करून खायच.
होय आम्ही पण संध्याकाळी स् पयपाक वगैरे नको झाले की नाही.
हा तेव्हाच के सकाळी कस ते जेवणाच म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळ्या टायमिंगला जेवतात नाही सकाळी. त्यामुळे ते गरम गरम खायच असते म्हणून सकाळी मिळू शक्यतो बसत नाही त्याच.
हो हो.
संध्या काय कस स सर्वसाधारण सगळी एकत्र जेवत.
एकत्र जेवते होय.
का टायमाला त्यामुळे मग ते चकोला केलं की गरम गरम खायचं र कामायच.
हा हा.
अस असंते.
त्याने पोत पण भरतय असं काही होत नाही की नंतर भूक लागली म्हणजे आपण इडली. आंबोळी खाल्ल्यानंतर कसं अर्धा पाऊन तासानंतर न रिटर्न भूक लागते लगेच.
होय बरोबर आहेऐक.
हम् तस नाही ह्याच चकुल्या खाल्लं की पौष्टिक पण असते पोट पण भडते.
हो.
असं होत.
हा. आणि दुसरं.
आणि. अ मी मग असं म्हणजे मुलग्याला काय ते लाडू वगैरे असतात ते करून ठेवलेले असते.
हा.
असं ती चार साडेचार वाजता मग ते काहीतरी देत पौष्टिक. लाडू वगैरे आपले खजूर आणि ड्राय फ्रूट्स वगैरे असतात त्याचे लाडू तयार केलेले.
हा.
ते जस गुलाबजामन वगैरे घरीच बनवतो आम्ही
हा आणि ते मकाना वगैरे पण घालतात बघा ते कमळाचं बी नवीन आले आता
होय होय घालतो की ते पण आम्ही लाडू मध्ये.
तर ह्याला चांगलं असतय श शरीराला हा चव काय. तशी नसतीयां चांगली त्याची
होय होय सप्पकच असत आपले पॉपकॉर्न असत्यात ना त्या टाईपमध्येच असतात हो पॉपकॉर्न ना आणि टेस्टी असत्यात आपली.. त्याला कसलीच टेस्ट नसतीयां
त्या पण ते फक्त काय चांगलं असतंय म्हण ते ते मकाना मकाना खावा
होय
ते कंमळाच्या ह्याच्यापासून केलेलं असतय म्हण ते काय ते
कशाचे असतात ते
कमळ.. कमळ बी असतय म्हणे ती
होय काय.. हा हा म्हणजे मी किनी.. हा हा
ते सारखं दिसायचं दुकानात कायतरं आणायला गेल्यावर मला वाटलं ही पोरात आता अलीकडचे काय तर खात्यात कि ते तसं त्यांचच कायतर असल आणि तसलं काय आवडत नाही म्हण कधीच विचारलं नाही मी आत्तापर्यंत
हम्म हम्म
मग ते आता मी परवा एकदम मुलगीसाठी अता तो दुकानदारच म्हणाला पौष्टिक म्हणून नेताय तर हे पण न्या म काय तरं कमळातं बि आहे म्हटला ते.. म्हणजे मला वाटतंय ते शाबू चिवउड्यासारखं ते कबळाचं बी असं हे करत असणार आहेत
अजून तेन काय
भाजत असतील ते भट्टीत आणि त्याच बीपासून ते उमलत असल तसं
हा हा ते काढल्यानंतर नंतर पण असं त्याच्यावरती चॉकलेटी प्लेट जरासं.. सर दिसतेसचं त्याच्यावर.. हा पण एवढं काय असं कळवून येत नाही ते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
होय होय
स्थर त्याचावर ते मला पण परवा माहित झालय पंधरा वीस दिवसापूर्वी नाहीतर किती वेळा मी दु दुकानातं ड्राय फ्रूटच्या बघितलं पण ते घेऊ वाटत नव्हतं ते बघून
हा हा मी म्हणजे ते आणलोय आता सध्या वापरतोय पण ते कशाच आहे माहिती
हा माहित नाही हा हा ते कमळापासून दुकानदार म्हटला कमळाचं बि आहे ते आणि चांगलं असतंय पौष्टिक
हा हा... हा हा आमच्या घरातले पण म्हणालते ते कशाच असतय काय असं तर मला पण काही माहित नाही पण डॉक्टर्स पण सांगतात ते जरा वापरत जावा असं तेन म्हणून मग म्हणजे त्याचे लाडू वगैरे करून द्या असं डॉक्टर त्यांनी बोललेत हेज वजन थोडस कमी झालेलं म्हणून... म्हणजे बाकीच काही खाणारच नाही वरचं असं नुसतं वाळलं, वाळच काहीतरी खात बसणार जेवणारच नाही तो नीट म्हणताना मग अस काहीतरी पौष्टिक लेडीज आमच्या इथे एक डॉ ओळखीचा... म्हणले असं काहीतरं बि करून देत जा म्हणून खाना त्याने वापर बोलल्यानंतर मग मी ते आणून घातलेलो पण त्यांनी सांगितल्यानंतर त्यांना पण असं काही विचारलं नाही ते कशाच असतय काय असं ते.. आणि नेट ला पण काही सर्च केल नाही
हा ते आपल्याला कसं ते शाबू चिवड्यासारखंच वाटतंय की
होय होय तसच असते म्हणजे दिसायला तशाच पद्धतीचं असते ते
हो
हम्म हम्म
हम् मग ते काय सय पुढचा लाडू करून ठेवताय काय अस दुधात
होय होय नाही नाही लाडूच करून ठेव
हो तर लाडू केलेलच बरं पडतय
होय फिरत खातोय आणि दूध कसं होतय? दूध जास्त प्यायला बघत नाही तो आणि त्या दुधात नुसता सा ख थोडी असली तर ते जरा पितोय आवडे ना कधी कधी तरी दिवसातून एकदा त्यांना असं पण असं त्यामध्ये काहीतरी पावडर वगैरे घातलं त्या त्याच दुधाच कलर वगैरे जरा चेंज झाले की हे काय दिले असं असं ते म्हणून मग प्यायलाच बघत नहीं मध्ये मध्ये ते हॉर्लिक्स वगैरे असतात ना ते आणून एक थोड दिवस वापरून बघितलं मी. पण ते कलर त्या चेंज झाल्यानंतर अस का दिला अस असले का दिला अस ते चॉकलेटी चॉकलेटी अस चॉक चॉकलेट सारखं लागणार पण त्याला ते आवडलंच नाही प्यायचच बंद केला मग तो त्याला आवडत नाही तर उगड जबरदस्त तिरी कशायला पाहिजे म्हणून मग मी ते काय घातल अस ना हा ह्यामधून सगळंच मिळतय ना त्याला होय.
मोठे असून मी करून घालत का तर आपल्यात आहेत तोपर्यंत खाऊ देत म्हणून
होय
त्यांना म्हणजे ते करून करून आधण मधन देत्यात तेवढंच काय जाईल ते जाईल त्यांच्यात शरिरात पौष्टीक
हा हा
ठेवते
हा ठीक आहे.
हा
आता मी केलतो. नाही झाले.